येतोय का?
हॅलो
हॅलो
येतोय ग बाई येतोय आं कस काय मध्ये आवाज चालला गेला असं जायला नको पाहिजे मी कटकस काय करू बरं एक तर तो आवाजच नेऊन राहिला मी कधीची हॅलो हॅलो करते
म्हणे कोणाशी तरी एंगेज झाल्या म्हणे म्हणून मग
कशाला कोणासोबत एंगेज होऊ मला एंगेज करण्यासारखं कोणीच नाहीये.
चालू करून दिला ह्म ह्म-
रडू नको रडायचं नसतं असं रात
हम्म काही नाही भूत भित तूझ एक मोठं भूत आहे
भूत आहे मान्य आहे पण माझ्यापेक्षा दुसरे भूत आहेत ना छोटे छोटे ते येतात ना मग
ते नाहीयेत तुझ्यासमोर कोणाची ताकद आहे का येयची
हो. माझ्या समोर आहे तिकडे उपलब्ध नाही आहे मी सध्या तुमच्यापासून खूप खूप लांब आहे
भुतड्या कुठं काय असे ना बरोबर समजतंय त्यांना
बरोबर आहे.
आणि आज चालू राहत असतानाच मध्ये कोणाचा तरी कॉल येतच असतो
लोकांकडनं पाहावलं जात नाही लोक जळतात.
हम्म जळतात नाव बदली करतात आणि जळतात
जळतात काय करणार?
ठाण्यात गुजराती भाषेचे बॅनर लावल्याने वाद
वाद होतच राहतात वाद नाही झाले तर लोक जगणार कसे
जगणार कसे कुठेही वादच वाद असतात.
सगळ्या ठिकाणी प्रेम प्रेम प्रेम जर राहिलं जिवाळा राहिला तर मग कसं? आयुष्यामध्ये काही रसच राहणार नाही ना सगळे सग एकमेकांना असे खोटे खोटे हसतील हम्म खोटे खोटे हसतील.
हम्म.
काय उपयोगाचा म काय खाऊन राहिली तू खोटं खोटं गपचूप गपचूप
डाळीब
वा वा छान.
हम्म पप्पांनी पप्पांनी डबा रिटर्न आणला डाळीब दिले होते पोळीचा रोल दिला होता तरी पप्पनी डबा र रीटन आनला दोन डबे दिले होते अगदी व्यवस्थित पाय
काय होतं?
पोळीचे रोल हम्म
म पप्पा नां पप्पना प्रश्न नाही केला का परत का आणला म्हणून
केल्यावर उत्तर काहीच मिळालं नाही.
याचा अर्थ पप्पानी गुपचूप गुपचूप भजी खाल्लेली आहे
याचा अर्थ पप्पांनी गुपचूप गुपचूप भजी खाल्लेली आहे. हा हा हा. एकच नंबर उत्तर मिळालेलं आहे याचा‌ आर्थ गुपचूप गुपचूप हम्म याचा अर्थ गुपचुप गुपचुप चहा पिलेला आहे.
खाल्लेली आहे चहा पिलेला आहे त्याच्यामुळे पप्पाणी नाही खाल्ला.
सोन्या चांदीचं दुकान कुठून फोडलं असेल बरं विचार कर? सोन्या चांदीचं सोन्या चांदीचं दुकान टॉयलेट मध्ये जाऊन फोडलं.
टॉयलेट मध्ये बापरे दुसऱ्याच्या दुकानाच टॉयलेट फोडलं असेल, त्याच्या पाठीमागचा भाग सोन्याच्या दुकानाचा असेल बहुतेक आणि मग तिथून मध्ये घुसले असतील ते.
घुसले असतील एवढं डोक चालतं चोरांचं.
चोर आहे ते चालायलाच पाहिजे.
बघ ना.
ते डोकं चालवणार नाही, तर मग पोलिसांना कसं चालवता येईल मग त्यांच्या पुढे.
पोलीस पोलीस एकदम बेअक्कली असतात. ते त्यांच्याकडूनच खातात आणि त्यांनाच सांगतात तुम्ही चोर आहेत आम्ही पोलीस आहे. हे हे हे हे, हा.
हे काय सांगू नाही शकत बरोबर आहे तसं तर बघायला गेलं तर.
शंभर टक्के बरच आहे ते पोलीस लोक लई बेकार राहतात. म्हणून सोनू तू पोलीस नवरा करू नको.
नाही असं नाहीये तू कसं का असत नाही मला काय करायचंय तर. पोलीस नवरा असं पण कधी आलं मला पोलीस नवऱ्याचं स्थळ?
नाही आल का?
नाही आलो.
हम्म.
मग
जाऊ दे म्हण नाही आल तर चांगलंच आहे. बेकार अस साले
हा नाही आलं. ते पोलीस लोक मलाच घाबरवतात चीच कमाई असते सगळी तिथे. हा.
एकदम बेकार.
मग करते की ज्याच त्याच पाप पुण्यच
काय म्हणते?
माझं कंबर आणि त्यालाही दुखतंय ग मला धुळ्याला दाखवायचं इकडे सोनू आई ग.
काय नको दाखव तू रहा तशीच एक तर. तू अंगावरच काढ सारखं सारखं अंगावर काढ.
अंगावर काय काढू कोणाला वेळ तर पाहिजे आपल्याकडे बघायला नुस
हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कोणाकडेच वेळ नाहीे आहे आपले स्वतःच्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार. आपल्याला आपलं स्वतःच शरीर कित किती चांगल ठेवायचं हाय, किती वाईट ठेवायचं आहे. किती त्याला पाण्यात टाकायचं आहे, किती त्याला पाण्यातनं वरती काढायचं आहे. याची सर्वस्व जबाबदारी आपल्यावर असते त्यामुळे कोणाकडनं अपेक्षा ठेवायची नाही. सरळ निर्लज्जपणासारखे पैसे मागून घ्यायचे. सांगायचं आज मी जाते आहे इ इथे इथे विषय मोकळा करायचा आणि आपल्या आपल्या पुढे आरोग्याची काळजी घ्यायची.
तेच करावं लागेल बाई मग आता नाईलाज होऊन गेलेला आहे.
हो मग आता इतकं पण तर नाही ना की तुला एक तर चालवलं जाणार नाहीये. की बा मग तुला उचलूनच आणायचं आहे असं तर नाहीये ना म्हणून तू दुसर तनअवलंबून आहे तू स्वत स्वतः- तःच्या पार उभी असलेली व्यक्ती आहे. असं का का.
हा मॅडम समजत मला.
समजत सगळं कळतं पण ओळत नाही.
हा कळतो पण ओळत नाही.
तो पण वळत नाही.
तुमच सगळं काही बरोबर आहे पण ते काय म्हणत ना. आयुष्य कॉम्प्रोमाइज मध्ये गेलेलं असलं का. ती व्यक्ती मरस तर कॉम्प्रोमाइजच करत असते.
मग अशी. जी तक्रार आहे ना ती समोर कुठल्याच व्यक्तींकडे करू नये.
अ हं हं हं हं हं हं हं हं हं. ते असंचत ना ज्याला समजत त्यालाच सांगत माणूस. ज्याला समज
हे बघ आपलं शरीर आहे आपल्यालाच त्याची काळजी घ्यायची. कोणीच घेणार नाही जर आपल्याला आणखी चांगलं जगायचं असेल.
बडबड करायसाठीच आहेत.
जर आपल्याला आणखीन आपलं आयुष्य व्यवस्थित जगाय च असेल तर आपल्याला. क ते करावंच लागेल तशे निर्णय घ्यावेच लागतील.
हम्म.
राज बोर होऊन जात असेल दिवसभर ना.
राज म्हणे एकदम बोरिंग बोरिंग हे होते मी एकदम बोरिंग हे म्हणे एकदम.
आला इतके छान विषय आम्ही चर्चा करत असतो. इतकं सुंदर मराठी बोलत असतो.
त मला सताप मध्ये घे.
असं सांगतो अगं तुला काय सांगू. साऊ ला आणि विषूला जस माहिती पडले ना ह्या फोनचा काय उप- योग आहे असं तेवांपासन माहिती का ते. आण मी बोलते आण पप्पा मी बोलतो. पप्पा मी बोलतो. पप्पा मी बोलते अशे करतात ते ते बोलतात माझ्यासोबत. मग ते किती हुशार आहेत सांगतो मला.
म.
नाही बोललं जात तरी बोलतेस .
बिकुल.
हो पण बोलतीलच.
मग आता संध्याकाळच काय बेत आहे.
आता फक्त पप्पां पुुरताच बेत आहे.
पप्पा भजी खाऊन आलेत.
पप्पा भज्जी खाऊन आले. हं हं हं हं हं हं हं हं.
प्पा भजी खान आले.
पा बजी काऊन आले मम्मी म्हणे हं हं हं हं हं. इकडे ये म्हणेत.
हं हं हं हं. मी तिकडे गेली का मला खूपप कानात सांगते तू शांत बस तू आगाव पण आणो. को करू
भजी आणि जलेबी लय आवड
लय आवडते म?
गरम गरम भजी, गरम गरम जलेबी मिळाली असेल. आज कोणाचा वाढदिवस होता का म्हण
आज कोणाचा वाढदिवस होता का ओ? आज कोणाचा वाढ दिवस होता का म्हणे. हा. नाही म्हणे.
हम्म असेन असेन.
असेन असेन इनक्रीमेंटची पार्टी मिळाली असेन.
हो म
स स सेम
आणि मला माहिती आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची पार्टी काय असते भजी वडा
भजी वडापाव आमच्या प्लॅटिनमला बी असे समोसे आणायचे. शेवटी आम्ही मीटिंगमध्ये हासाय लागलो की सगळ्यांची तोंड सामोस्या सारखे होऊन जात तोर समोसा सगळे सगळ्यांची तोंड ये समोसा खाऊन खाऊन तसेच होऊन जातील म्हणे.
मग
बेकार हसायचो मग खायच ज्या खायच गरम आला भूक लाग गलेली असायची.
हम्म
तीन वाजता मिटिंग ठेवायच अन घरी जायच्या वेळेस आपाआप तो समोसा खाल्लाच जायचा.
नबाई विचारायची तरीसुद्धा खाऊन घ्यायचे मग.
तरी सुुद्धा खाऊन घ्यायच असं भूकच लागून जायची ना बऊ पाच
बरोबर इतकां उशीर होऊन जायचा? कोण राहणार म आणि तुम्ही डब्बे लाऊन कुठे एवढं जा चे घेऊन जायचे नाश्ता पुरता तर घेऊन जायचे
हा साडे दहाच खाल्लेलं तर डायरेक्ट तीन वाजता भेटायचं ना म असं साडे दहाला रिसेस ला नाही का आमच्या शाळेत कुठं खिचडी मिळेल.
काय ग तुम्ही मुलांनच मतधान्य नाही द्यायचे का? जिल्हा परिषद राव कुठले पण रा अरे मग सगळ्या शाळांना भेटतं ना मतधान्य सगळ्या मुलांसाठी आहे ना ते
आमचा मध्याना तो चेअरमनच खाऊन जात असेल मत
हम्म बरोबर आहे तेच समजून राहिला आता मला.
मग आमच मध्यान्ह द्यायचेच नाही जर्मन पैशांमध्येच लुटून द्यायच आणि लेखी कागदपत्र करून ठेवून देत असेल. काही काय आणि सगळे घरात त्यांना कोणी खा खाणारे नव्ह
कोण खाणारा नसेन ना बरोबर तथे छान छान टीप
म सग मग गण आपला तुंचे होते ते मग
हा मग मॅडम आपला तून त पोराबराफला तून नाही येणार.
आपलातून नाही राहणार मग त्यांच्या आया काय भाज्या सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनच्या कटिंग केलेल्या भाज्या राहायच्या त्यांच्या.
त्यांच्या आईंकडे कामच काय मग दुसरं अं.
काम. खायची भाजी, साधी शिजायची, फोडी करायची, भाजी करायची हा. बटाटे चिप्स सारखे चिप्स सारखे कापायचे, चिप्स सारखी भाजी बटाट्या ती चिप्स
बापरे.
मग तिला फोडणी देऊन मग ती भाजी पिवळी भाजी भारी दिस
पिवळी भाजी भारी दिसायची त्या, बटाट्याची भाजी तशी पिवळी छान दिसते.
हा तिरंगा फळ हे सँडविच तिरंगा. ग्रीन टोमॅटो, ग्रीन चिली.
देत असते मी.
हा मग. चीज क्यूब टाकून बिकून लई भारी भारी राहायच उपमा इडली.
मग ते पोरांना तसंच मग खायला छान छान वा